वर्कचा कलरफुल. आमची आत्ती आणलेली. हा तेच तेच, ठीक आहे. ती आ
हाताचं होय ती अस हात धरत होती ना ती. हम्म.
काय केलीच तुझे. काय नाही चालू आहे की. मऊ
माऊंट आबु
तिथं संन्यास घ्यायला पण जात्यात हा. अस सगळं सोडायचं हा. पांढर साडी घालायचं. कांदा लसुण खायचं नाही हा. फुकट त्यानच सेवा केल्या तर सगळं फुकट आपल्याला काम म्हणजे असं काय कोण येतंय त्यांना या, साखर द्यायचं. ते जेव जेवणार वेगळं असतात बहुतेक. सेवा करणारे वेगळं असते. तिथं क्लिनिंग साक्षी एंग एस अडिक महिड हम् त्यात पण चंद्रोस एकदम मुख्य हे होतात. हम्म
एला उपड
म्म हम्म. कावेरी घेऊन गाडी जा अस
पण ल मोठाय घरापेक्षा जरा मो ते एकेतप नम रस आहेई खेला श सु्ता य पत मी गण शिवरात्रीच्या दिवशी जायच कायच नवीन. बाळींचे पत्ता
हम्म दहा पंधरा मिनिट तेवढच ते काय दिवसभर नसतयं. हम् आपल्या हम्म
मला करमत नाही. ज ना हचप पेडू कोय पार नाही. हिंगवाक सु मोट
ह ना उनटल
हिंग वय यतंद्र हत
ते नाही माउंट अवरीची दुसरी गोडं कुठ तर जायला ह
कुठलं विठक वाठाम दुसरा देश नाही होय व्हिएतनाम गं विठ्ठम कुठलं काय साक्षी. विठम आणि काय कुठलं नवीन आणि मला पण कोड पडलंय तर म्हणजे काय आता नवी कोण.
काश्मीरला काय झालत ना गेल्या वेळी? नाही चालू शूट आउट झालत नव्हं. कोण तिथं गेलतीत त्यावेळी पाकिस्तानची माणसं त्या माणसा
त्यासनी मारलेलीत ह्म कोण कोण बघायला गेलतीत त्यांना ह्म
आणि एक नवीन लग्न झालेलं तिथ नवऱला तिथं पहिल्यांदा गेलतीत तो नवराला मारलीत त्या बायकोला ठेवलेलीत तिचं व्हिडिओ आलत की
काय तर शाळेत कार्यक्रम आहे सगळी हो हो कराल्यात की
एवढं लेट कंस काय ठेवल्यात आठ वाजता.
बघणार तू
बघणार नाही नाही बघणार फोन बघणार मोबाईल बघून नको म्हटलं तर जास्त बघणार.
केलतं मी
पुस्तक वाचायच असतंय त्याच्यावाटणीचं जरा काय तर चांगलं नोलेज मिळतंय पुस्तक वाचायच्या वेळा आम्ही पण पुस्तक वाचलंय. नंतर पण वाचल तर चालतंय हा. आता काय वाचू नये असं कुठं नसतंय. आधी कस टीव्ही साठी भांडत होतावं आता टीव्ही असून बघायला वेळ नाही. आता आहेचं की बघ असलं हे. साहित्य मोठच्या मोठं आम्ही संध्याकाळी आलो कणी शाळेसन साडेपाचला मी रिमोट घेणार तू रिमोट घेणार सेटोबाॅकस समोरच उंभ सम फडलायला टीव्ही भांडणारी तुम्हीच
टीव्ही कॅरम काय करून आली गं साक्षी कोण तर आहे म्हणून सांगालोय नव्हं ह्म.
दुसऱ्या चॅनलवर, साक्षी , नऊला कार्यक्रम लागतय. हम कुठलं, अनोळखी तरीही सोपती म्हणून, हम. बघितल्यास तू काय, चांगल आहे ग लई, मी ऐक आज एक पाठ बघितला त्यातला. एक एक पार्ट चांगलं असत्यात तेवढं दाखवत्याच बाकीच सगळ फालतूच.
झालं तो विषय सपला.
पिक्चर लावा पिक्चर. आता सगळं चॅनल हायत, नाहीत. ठरावीकच आहेत. आणि परत हल्लंय वाटतं म ते. नाही सकाळपासन थोडच चॅनल आहेत. मी आज सकाळी लावून बघितल्यात सगळ होतीत आणि, मी तर दुपारी बघितलो त्यावेळी नव्हतं. आणि अडकाला बा हे, एकच अडकालंय.
हाऊसफुल फाय लागलय. फाय पण काढलीत त्यांनी एक दोन तीन चार पाच, हम्म.
हा, एटी फोर, पंचाऐंशी हजार ला.
ततर ततर ततर, हम्म, म सगळी या म्हणून सगळी होय किती चांगलं साक्ष काय तर, भेटत राहुदे त्याबदल. चीण चांदीत माडीदिल, साक्षी. हम्म ते पाहुणे गाठल्यात ना, स्वस्थता साक्षी, हम्म, कमी त कमी या चीन तोल पन्नास हजार कुठं ठेवलेली कुठं ठेवलेली? दुसऱ्याच इथ गातलोय म्हन्या गो, हम्म. त्या मुलगीला सगळं दाखवू नका म्हनाव. कारण ती दुसर लग्न झालेली आहे. कस पण, काय सांगता येत नाही बई, गप्प खरच तस लई जण घेऊन गेल्यात आता. कुणाचं कधी मन बदलतय काय सांगता येत नाही. तो सध्या खरं लग्न झाल्या पासन लई खुश आहे. काल धून वळत घाला लागले काय ती बसलेली लक्षमी. राजश्री, हा, तीज पाऊस यालता म्हणून होय
हम्म.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
नवीन असल्यावर सगळे घेऊन जातात, राणी बाग ला, सुंदर बाग ला ्
टीलू टीलू
पिक्चर लागलं नाही कुठलं ते के जीप लागले त्याच्या पुढं अजून आधी त्याच्या पण आधी आहेत की अजून एच डी कशाला ते एच डी चॅनलच लागणार नाही पप्पा सकाळ भेटले सगळव लागल बघ आणि वाऱ्याने काय नवस्ते. दुपारी जरा वार सुटलेल, सोडं. त्यांना उद्याच का एका फरशीवर आडव ठेवतो ग त्याला आता. ते आमी धड्ड न पडलं तर,, नाही नाही, त्याच्यावर हलू नये वाऱ्यान, वार आला तरी, मणऽ तेवढ्यासाठी काय,, हम्म, ते गिजर चालू करायला पाहिजे, कायऽ
रविवारी ते देऊन सरळ ते वायर पण ते कॉइल पण नवीनच बसवून आण हेच करायचंय आता हा हा ते मेकअप घ कमीत कमी घेतल तर पण हजार रुपये पर्यंत
काय मेकअप काय पण
हम हमम्म ब